आल की, ते मला येणार मग खरं ‌म
याची का अक्षदा फोन केलती फोनच
हॅलो
लागना मग अंजली ला लावलो.
मदन मदन कट व्हायलाय. हॅलो, हा यायला आवाज
हा तेच काल अंजलीला आणि अक्षताला लावलेल ग त्यांनी पण लावलेल्या आता तुला ते हे झालं मराठी कथा वाचायच आलय काय?
होय
मग ते पूर्ण कर मिळतात बघ पैसे
किती मिळत्यात?
एका हेला पाचशे, पाचशे मिळतात टास्क येथील तस, झाले की नाही टास्क आणि मग न्यू टास्क ला जायचं.
हां
आसं करायच.
म्हणजे आजच माझं जर एक टास्क पूर्ण झालं, तर दुसरा टास्क आजच येतंय?
हा येतोय कि फास्ट - फास्ट येतात ग
हम्म हम्म हम्म
फ्रेंड आला नाही भऊतेक मग मराठी कथा अस वाचायचं आहे ते
वाचायचं म्हणजे काय करायचं तेला
तिथ अस आक्षर असतात
हा आणि ते नुसता त्याच्या माईक वर बोलायचं
हा माईक वर बोलायचं आणि शांततेत जागेत बोलाय पाहिजे एवढंच आहे बाकी काय नाही आणि काय जेवलीस
नाही बाई अजून कुठल काय जेवतोय सकाळपासून
त्या आवाजावरन वाटालंयच सर्दी आल्या काय
नाही काल मळमळत त मला त्यानंतर सकाळी उठल्यापासून मळमळायचं बंद झालं आणि अंगच दुखालय सगळं अजून दुखलंय
नजर लागल्या वाटतं कोणाची तरी
क्या बोलणे, क्या बोलणे लगे क्या बोलणे लगे
खरंच बे खरंच
मी नजर काढल्या आजीनं आता
काढली काय
जस्टच काढून आलतो
हम्म कोण तो हे ओ
नको बाई जी काय आणू नको
हम्म तुज्या आठवणी हम्म हा हा उच्च हा हा अपशब्द बोलायची नाहीयेत हा
हा हे जातय
व्हय हे जातय रेकॉर्डिंग
नाही नाही रेकॉर्डिंग जात नाही सोड त्याना सेकंद फक्त बघतय ते चेक करतय बाकी काय आणि ते झालं तर तुला कुठतरी नजरच लागली असणार ग तेच्यामुळेच ते आंग वगैरे दुखतय कुठ तर फिरत्यास गावभर हिंडत्यास
काल हिडालतो सोड
हू
नजर लागली मी एवढा काय विश्वास नाही आहे ग माझा
अगं सुंदरी झाल्यास तूआता आ जरा लई
बस गप्प फालतूच आहेत सगळी उच्च मगनी जय म्हणून सांगालोय नव्ह
ठसका लागला मला
नाही तर काय ते पोरग्यान ते स्नॅपचॅटला तुला पण रिक्वेस्ट टाकलेला तो मेसेज केलता मला मधी मधी
बर
मग ला टाकालता असच मधी मधी
तो शोधात हाय वाटतं ग कोणाच्या तरी म्हणून टाका लागलाय तो सगळ्या गावाला
बकी आणि फालतू काल काल काय टाक
हुं
म्हणजे एक क्रॉपटॉप आणि शॉर्ट शॉर्ट चा फोटो होता एसी आप
शहाणा पडला व्हय म्हणायचं चार
मी म्हणलो नाही आणि म्हणलो की जिस जिस रास्ते पे तुम जा रहे हो आगे बुरी तरह फसोगे म्हणून सिरयस झाला म्हणताना यो नाही मी मजाक कराल तो मी मी म्हणलो तू सिरियस झालास सिरियस व्हायला पाहिजे होत म्हणलो
हम्म होय.
मग मेसेजेस केला नाही.
असल फालतू ते फालतूच आहे सोड.
नाहीतर काय.
असतय.
त्यो आणि तो महेश काळे पण त्यो तर रोज उगंच रिला टाकालता आणि उगं फालतू काय पण टाकालता.
खरंच की.
म मी म्हणलो मला का टाकालाईस. म्हणताना का बिझी आहेस काय म्हणलो नाहीं मी बिझी नाही आहे खर.
ये बाई तिला फिरव बाबा तसच आहे ते खुळी आहे ती जरा काय सांगायचं तिझं सांग तु. थांब तुझ तुझं तुझ थांब तिज सांग तू जरा आणि काय म्हणतोय रामानुज.
रामानुज आणि रोज रीला चालू अस. त्यात आमच्यात एवढं आणि बोलतोय जरा.
हम्म.
तेज काही नाही ते चांगलय पोरगं.
हम्म. घेऊन बस मग.
काय घेऊन बसायचं मित्र आहे झाला संपला विषय.
आणि काय मग तुझं काय काय सुरू हाय.
काय नाही सुट्टी चालू हाय.
असं तुम्ही मित्रा मित्रांच्यात तेवढं फोन करताय आणि बोलताय व्हय.
हा म्हनलीस.
अससच. फ्रेंड फ्रेंड मध्ये फोन करताय आणि बोलताय काय म्हणल.
फ्रेंड फ्रेंड म म्हणजे ज्यांच्याकड ते आ ॲप आहे कणी त्यांना करायचं फोन आणि त्यांच्याशी दहा मिनिटं बोलायच. हा काय? नाही. अजून कुठ? आणि त्यांच्यातला त्यांच्यात बोलायचं. दहा मिनिटं वगैर असं.
ह काढणारी डोक्यावर पडल्यात की काय?
त्यांनी काय उपयोग करून घेतला? डोक्यावर पडलेली नाहीत किंवा बिनकामाची नव्हत एवढे पैसे द्यायला. आता ते ए आय ते मराठी वॉइस वगैरे आलेय की नाहीये, ते ते युज करणार तसं.
होय. हम्म हम्म हम्म.
आणि ते तुझं ते गोष्टी वगैरे आहे बघ. ते पण त्याच्यासाठीच
मला ते कथाचं पूर्ण करायला पाहिजे. म ते वीस पूर्ण केलं पाचशे रुपये देणार मला तिनी.
हा. पाचशे रुपये नाही, वीसच पाचंच पाचशे रुपये पहि ग
पाच चं पाचशे देणार. मला एकच आले आता.
ए मग तस असं तसं येतात की? त्यात जात मग बघ. असं मग हळूहळू येतय ते. पाच येत्यात पाच चं पाचशे न बघ क म आम्ही ब भरपूर कमवलेलो. आम्ही अस चार हजार वगैरे कमवलेलो की.
पाच चं पाचशे मग वीस असलं तर
हम्म. वीस बघ की दोन हजार देतात.
बघुया मिळतात का पैसे?
अरे बाळ आम्ही घेतलय पैसे. पहिला एक रुपये येते मग चारशे नव्याण्णव रुपये येतात बघ. आणि आणि काय सांगू तुला?
लगेच येतात का पैशै?
लगेच येत नाही. कामाच पैसे लगेच येत नसतात. जरा सब्र करायला लागत त्याला. तू पला टास्क तर पूर्ण कर. मग ईल. थांब अजून, अजून एकदा लावतं थांब एक मिनिट.